हा.
ह, तुमचा आवाज जरा बारीक येतोय.
आवाज म्हणजे, रेंज प्रॉब्लेम असल्यामुळे होतय तस.
हा, नाही आता येतोय ह, थोडस हा.
हा, येतोय का?
हा, हा येतोकी. हा म. काय चालू हाय सध्या?
काय नाही, मी पण छान आहे. आता काय आता मुलांच स्कूल. त्यांचा टिफिन, त्यांना रेडी करायचं, त्यांना पाठवायचं. आलीत कणी होमवर्क त्यांच खायला घालायचं, ह्यातच चालय दिवस.
हो, वेळ त्येज्यातच सुरू झाली की मी आईची ड्युटी सुरु होती मुलांची स्कूल सुरु झाली की. माझही तसंच आहे, दोन आहे मला मूल, तुम्हाला किती आहेत?
मला दोन आहेत.
हा, केवढी आहेत दोघही?
अ, ही आता नर्सरीला हाय. आणि तो तिसरीला हाय.
हा, ह. माझा मोठा सातवीला हाय आणि पहिला छोटा आहे तो पहिलीत हाय.
हम्म, हम्. तुम्ही पण फार गॅप ठेवला कि.
हो गॅप ठेवलाय.
हम, आमचा आठ वर्षाचा गॅप हाय.
हो, हो. ते काय, अ नको हो, नको हो नको, ह्याच्यामध्ये मग म्हणजे मुलगी पाहिजे होती ऍक्च्युली, पण दुसरा मुलगाच झाला.
होय आम्हाला पण मुलगी पाहिजे होती म्हणून म आम्ही मधी चार फेल केल. ते पाचव्या, सहाव्यांदा ही मुलगी झाली.
हा, हा, हा. तुम्हाला मला आता मुलगी नाही, मला दोन्ही मुलंच आहेत त्यामुळ मुलगी झालीच नाही, दुसराही मुलगाच झाला. त्यामूळ काय आता आहे.
मुलीसाठीच नवस बोलले होते मी, मुलगीच झाली मला.
हं, नही मुलगी पाहिजेच, आता असं मुली कमी झाल्या आता, मुल-मुलगी पाहिजे मग आता.
मुलगी तर, घरची लक्ष्मी असते.
हो ना तर काय, ते म्हणतात ना, मुलगी धनाची पेटी म्हणतात, तसं आहे.
हम्म.
आणि मुलगी असली की, कसं घरातलं जे वातावरण असतं, ते जरा वेगळं असतं.
होय पूर्णपणे वेगळं असतं.
मं आणि आमच्यात कसं झालंय, आमच्यात मलाही नणंदच नाहीये, माझ्या आई, म्हणजे सासूबाईंना प पण दोन्ही मुलंच आहेत.
हम्म हम्म हम्म.
परत, माझ्या जावेलाही मुलगाचं ये, तिलाही मुलगी नाहीये.
हम्म, आता माझ्यात पण तसच य. आमच्यात ही, अ पाच जणांमध्ये, एकटी मुलगी ये.
अरे वा छान आहे की मग म्हणजे छान लाडू लाडूबाईचं होणार आहे.
हम्म, माझे दोन जावा आहेत, त्यांना पण दोन मुलंच येत. मला पण, थोरला मुलगाच हाय.
हां हां हां.
आणि म्हणजे माझे चूलत अ नंदुबाई येत, त्यांना पण मुलगाच य.
होय का म्हणजे सगळी मुलंच आहेत, फक्त हीच मुलगी आहे तर.
हिचं मुलगी य.
आं बरं म्हणजे, छान ये, मग तिचं, एवढे सगळे भाऊचं- भाऊ फक् हम्म हम्म.
होय, आम्ही राखी बांधायला, राखी दहा तर आणतो.
्ह्णहण ह्हणं.
माजे अ, चुलत अजून एक जाऊबाई ये तिला पण दोन मुलंच येत, ती दोन मुलं, ती दोन मुलं, माझा एक मुलगा असं पाच मुलंच ये ती, ही हिन्ज, ह्यांच्या नतं हो ह्यांच्या नंतर ही जलमली.
हा हा हा.
हम्म हम्म हम्म. साताऱ्याला स्कूलची फी तेन कशी आहे ओ?
स्कूल म्हणजे, आता इथं इंग्लिश मिडियम म्हणलं तर, साधारण आहे, चाळीस हजार, पन्नास हजार. मग अजून, व जास्त अजून आहे, त जास्तचं आहेत. नाही नाही गाडीची वेगळी, ही फक्त स्कूलची, फी.
हम्म हम्म हम्म.
फी जास्त आहे आता इथं पोदार स्कूल म्हणून आहे, त्यांची अ म्हणजे म सेकंड ह्याची सेकंडरी स्कूलची जवळजवळ सत्तर हजारच्या पुढं फी आहे.
सत्तर हजारच्या, पुढं?
हम्म, सत्तज हजार, फी आहे तरी.
हम्म इथं इचलकरंजीत आमच्या इथं एकदम फेमस फेमस स्कूलसहित पण की नही, पंचावन्न ये तिथं.
हा हा हा, नही इथं आहे, बरंय य म्हणजे तसं हो मग तसं बरं आहे मग ते इथं गाडीचे वेगळे आणि फी स्कूल फी वेगळी ही, ही फक्त फी आणि त्याच्यात कपडे वगैरे बाकीचे वेगळे, त्यांचे बुक्स वगैरे सगळं वेगळं
ते वेगळं आम्ही घ्यायचं.
हो वेगळं, आपन वेगळं घ्यायचं हो.
नाही नाही आ इथं आम्हाला सगळंच देत्यात, स्कूल बॅग शू शूज तेवढं आम्ही घ्यायचं. स्कूल बॅग, स्कूल ड्रेस तीन जोड आणि बुक्स पुस्तक सगळी त्यांनीच देत्यात. पेन्सिल बा
अ हां.
अ पेन्सिल, खोडरबर एरज अह हे अह शार्पनर सगळं त्यानीच देतातं.
तेच. हा आणि मग तरी मग त्याच्यानंतर म्हणजे सगळं मिळून पंचावन्न हजार पर्यंत जातात ना, पंचावन्न ते साठ पर्यंत.
पंचावन्न पर्यंत जातय. सगळं त्यानी देत्यात. काही आणायला लागत नाही आम्हाला. पेन्सिल आणि हे मुलांना लागतय एक्स्ट्रा म्हणूनच मी आणून ठेवते बॉक्स.
त्यांनी कसं सुरुवातीला एक देतात सुरुवातीला एक देतात आणि एक्झाम टाईम्सला त्यांच त्यांनी देतात आणि क्रेयॉन्स वगैरे त्यांनीच देतात.
हो ना, हे चांगलं हाय आणि मोठ्याच्या मोठ्या मुलांना मग कसंय?
मोठ्या मुलांना पण सेम सगळं तिथलं. त्यांच्या स्कूलच ते तेंच्या स्कूलच्या ब्रँडचच देतात सगळं. अन्ना अण्णासाहेब बाळा, अण्णासाहेब चकोते म्हणून हाय, चकोते म्हणून ब्रँड हाय बघा ह्याचा बेकरी आयटमस
हो हो हो हो हो हो माहितीय आहे. माहिती आहे हो. होय का, अ रे वा! मग नाही खरंच चांगलं ए असंच इथ नुसते म्हणजे आहेत भरपूर पैसे, म फीचच फक्त एवढं बाकीचं सगळं बुक्स बुक्स जवळ जवळ धा
आस करो. आ त्यांनी कसं गरिबांसाठी स्कूल काढलं असं म्हणतात ना तसाय, तस मोस्टली सगळी कडच जास्त हाय फी, पण तिथच कमी हाय. आमचं गाडी, गाडी अ गाडी आणि फिरायचं तेनी फिरायला वगैरे नेतात, ते आणि स्कूल फी हे सगळं धरून फक्त पंचावन्न पर्यंत जातय.
होय का! हां बरंच आहे, सगळंच चांगलंच प्रोव्हाइड करताय येत सगळं. नाही तर इथं कस? तसं नाहीये ना, तुम्ही म्हणजे साधे ट्रिप वगैरे कुठं असले तरी सुद्धा, दीड दीड हजार पर हेड घेतातच. हो वेगळं वेगळंच द्याव लाग
आणि घेतात.
आणि वरती कपड्याचे वेगळे आपणच घ्यायचे, शूज वेगळे म्हणजे सगळं जवळ जवळ सगळं मिळून वर्षभराचा लाख रुपयापर्यंत जातो खर्च.
लूट
अन्न हो मग का तर आहेत
हम् हम ह् ह ते काय माहिती काय प्रत्येक गलीला एक स्कूल झालंच आता
हो तर काय हा
प्रत्येक गलीला एक स्कूल झाले प्रत्येक गलीला एक अकॅडमी झाल्या ते त्यांनी बिझनेसच केला ते शिक्षणाला
तसंच झालेले आहो नंतर तरी काय नुसतं ॲडमिशन इकडं तिकडं घ्यायचं म्हटलं तरीसुद्धा मेडिकलला म्हणा इकडं म्हणा किती फी असती म्हणजे जर नॉर्मल लोकांना परवडू शकत नाही असं होतं म्हणजे जर एखाद्याला जर म्हणजे जर एखाद्याला जर मार्क्स म्हणजे आता इतर कॅटेगरी कॅटेगरी असल्यामुळे अजून वेगळे प्रकार होतात त्याच्यामुळे पण जर मार्क पडले नसतील. म्हणजे अगदी एका मार्काने जरी गेलं तरी सुद्धा केवढी फी तेवढी फी भरू शकत नाही ना किती लाखो रुपयांमध्ये फी भरात भरावी लागते. प्रत्येक वेळी सगळ्यांनाच गव्हर्नमेंटमध्ये किंवा ह्याच्यामध्ये नाही ना मिळू शकत.
नाही मिळत.
म्हणजे किती मुलं हुशार असतात हे असतात पण पैशा वाचून त्यांची स्वप्न पूर्ण करता येत नाही.
हम्म हम्म
हा
आता आमचंच घ्या आता आमच्या आ माझी मैत्रीण घेतली डॉक्टर ला एमबीबी एस ला ती एकवीस लाख रुपये भरली एकवीस लाख रुपये कधी भरली होती दोन हजार अ
चौदा ला
अच्छा हा हा
आत्ता किती झालं असेल.
हो तर का केवढी झाली असं तेव्हाच एवढी भरली आहे म्हटल्यावर काय?
आणि भरत कर्नाटकात कसं मी कर्नाटकची आहे. तिथे पैसा बकळ आहे त्यांच्याकड त्यांनी कसं जपून साठून ठेवलेलं असतं शेत असतात त्यांची
हम्म हम्म हम्म
त्याच्यामुळे त्यांनी देतात आमचं कसं माझे पप्पा महाराष्ट्र आमचं होतं पहिला इस्टेट पण ते आता सगळं त्यांनी काय तर झालंय काय तर झालंय असं झालंय त्याच्यामुळे आम्हाला शिकायला मिळालंच नाही. मी आता नेक्स्ट म्हणले बीकॉम केले एम बी ए केले. बस आता घरी आहे.
नाही काहीतरी थोडं थोडं करायचं घरात बसून नाही राहायचं.
नाही नाही बसत मी आता मी ऑडिटिंग शिकायला लागलोय.
हा हा
ऑडिटिंग, तेच की ऑडिटिंग शिकतीय, ऑडिटर ची एक्झाम देणारे. त्याचा अभ्यास चालू आहे माझा. बाकी काय नाही मग.
मी तर आत्तापासूनच मुलांसाठी पैसे साठवायचे, म्हणजे म्युच्युअल फंड म्हणा किंवा एल आय सी किंवा इकडे इकडे असे, आतापासून सुर केलेले म्हणजे मग ते मोठी हो
आता तुमचा मुलगा सातवी आहे. तुमचा -तुमचा मुलगा सात तुला तीन वर्ष तुमच्याकडे अजून वेळ हाय.
हो तेचना. आणि त्याचं कस म्हणजे जेव्हा पहिलीत वगैरे होते. तेव्हापासूनच आम्ही सुरू केलं. लगेचच छोट्याच पण सुरू केलं नाही आता, हा आधीच म्हणजे तोपर्यंत तेवढे एक, दहा वर्षात तेवढे साठू शकतात ना. तेवढे मिळतात, असंच सुरुवातच केली आता तुमची मुलगी पण लहान आहे ना? मग तिच्यासाठी आत्तापासून जर तुम्ही हे केलं तर कारण मुलींचं कसं होतं लग्नासाठी वेगळे पैसे ठेवायला लागतात. शिक्षणासाठी वेगळे मग आतापासून जर तुम्ही सुरवात केली, म्युचुअल फंड मध्ये गुंतवायची किंवा एल आसी वेगवेगळ्या पॉलिसीज असतात. त्यांच्यासाठी किंवा दुसऱ्या अजून पॉलिसी असतात. टाटा ए आय ची पण पॉलिसी असते. जसं जमेल तसं. छोट्या- छोट्या म्युच्यअल फंड मध्ये कसं थोड्या थोड्या ह्याचे पण आहेत. पण त्याचे बेनिफिट खरंच छान मिळत.
हम्, हम, ह
हॅलो.
हा बोला की,
हा तेच ना, म्हणून म्हणजे आतापासून सुरुवात केली ना तर मग मोठे पाणी त्यांना एकदम आपल्याला मिळू शकतात. त्यावेळी
नाही आम्ही पण केलीय पोरांचं. म मुलाच एल, आय, सी, आहे. हिज पण आहे.
ह ह नाही पण कसं आहे म्युच्युअल फंड हे शेअर वरती डिपेंड असतं ना. आणि जे, एकदम आपल्याला माहितीय कन्फर्म की या कंपन्या आहेतच त्या कधी अ हे सु शकत आता टाटा आहे रिलायन्स आहे. किंवा अजून वेगवेगळ्या आहेत. तर त्यांच्या ज्या कंपनी त्यांचे जर घेतले ना म्युच्युअल फंड मध्ये गुंतवलं ना, तर खरंच छान होईल का आ तुमच्या मिस्टरांना माहिती. असे त्यांना बघा विचारून, खरच त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. आणि हच्यापेक्षा जास्त फायदा होतो.
हम हम हम,,
हॅलो.